हॅलो?
हम्म. हॅलो?
हम् बोला, काय खरं ना विशूच मग आता ते, हं काय झालं? बाकीचं काय चालं?
तेच राहत ना नेहमीच.
काय खरं नाही, तिथं बी हा मग काय.
हम्म. ते कॉलेजवाले तिची मैत्रिण आताबी चालु होता तिच्यावाला कॉल.
हा.
ती सांगत होती तुझ नाव, सांगत तिला.
हा.
माझी मोठी बहिण बहीण बोलत होती मला म्हणे.
हा.
मि सोडं थोडं सिन्सियर दाखवा म्हणे असं तसं म्हणे.
म बरोबर आये ना.
हम्म.
मी म्हटल जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमची किंमत नाही दाखवणार ना, तोपर्यंत त्यांना तुमची किंमत कळणार नाइ एकत, थोडस दुसरीकडे शोधा म्हटलं एक तर तुम्ही. ते एक कसं झालेलं आहे जिथे आपलं धकून राहिलं, म्हणून चालू देताय ते एक तर पण मग त्या धकण्या धकण्यामुळे ना, खूप जास्त डोक्यावर चढतात मग एकतर ते.
मग?
साउंड याय लागलंय म थोडसं वेगळ्या ठिकाणी पण म्हटलं शोधत जा, याला त्याला विचारून घ्यायचं म्हटलं काही नाही होते तर. आता माझ्याकडे पण तिच्या सारखा अस जॉब नाही, नाहीतर एखादा माझ्यासारख्या संस्थेमध्ये पण काम केलं ना, तर सुरुवातीला त्यांनी पंधरा-सोळा हजार पण दिले ना तरी चालत एक तर पण मग करायला काही हरकत नाही ना, म्हणजे माझे जे काम आहेत ना ते कोणी पण शिकून गेइल एक तर शिकता शिकता. अं तिला कॉम्प्युटर पण जमतं तर मग ती कम्प्युटरचे काम पण हळूहळू करून गेइल तर सवय झाले का, शिकत माणूस एकदा शिकता शिकता.
बाहेर लोकांची मिटिंग कशी घ्यायचं? तसं बोलायचं ते पण हळूहळू शिकून जात एकतर, एवढं काय त्याला लागत नाही पण मग आपण जर दुसरीकडे प्रयत्न नाही केल ना, ते तसच राहून जात, असं असत.
त्यांना तर एकच येत घरी आलं का लगेच कॉल करायचं. हा का? असं झालं एक
हि नाही कॉल करत सहसा, ती तीच कॉल करते समोरून. तेनी कॉल करत तापलेवाली ती तिकडून कॉल करते, तिचं लई चालत बाप रे काय झालं? कधी निघाली? कधी आली? काय केलं? हे तिचे प्रश्न असतात, मग आमच्याकडे असं झालं. मग मी एव्हा गेली, तेव्हा गेली मग सर अशा बोलेन मॅडम तश बोलला बस हेच असतं.
त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच बोलत नाही ते दोघेच्या दोघे
हम्म
काय बोर पण नाही होता नाही ते एक तर हे सगळं बोलून बोलून रोज ना अजून निघत
दिवसातन दोन, दोन कॉल तर आरामशिर होतात त्यांचे वाले दोन.
हा दोन म्हणजे आरामात होतात तरी जास्तीत जास्त समय म्हणते तीन चार कॉल तरी होत असतील त्यांचे आता मी म्हणते ठीक आहे बुआ एक तर आपल्यासमोर सकाळी एक कॉल होत असेल आणि संध्याकाळी एक कॉल होत असेल ते ना शाळेमध्ये जातात ना तेव्हा दुपारची सुट्टी होत असल्या डप्प्याची
हा डब्याच्या सुट्टीला बी कॉल करतात ते
हा तेंव्हा पण कॉल करत असतील ते मग जेवलाय का मॅडम? ह मग मग जेवलाय का मॅडम मग काय शिकवला अस असं चालूचल-
आता जेस्ट ग मी घरी आलो, त्यांचाच कॉल चालू अरे काय बाबा
काय एक तर आम्ही सुद्धा नाही करत आम्हाला तर एवढं टेन्शन नसतं तरी आम्ही एकमेकांना कॉल करत नाहीच्या तिकडे तर आम्ही ना घरात पाय ठेवला ना डायरेक्ट ऑफिस विसरूनच जातो आम्ही एकत तर
तसच पाहिजेल काम माणसाचं माझं भी तेच म्हण ये. घरीे आला का बाहेर तड विसरून जायचं
विसरूनच जायचं डायरेक्ट घर आहे, घरातलंच बघायचं, मी येते मग घरामध्ये त्या रूम मध्ये काय अंघोळ पाणी करून घ्यायचं खाय प्यायचं बघायचं स्वच्छता करून घ्यायची कोणाला आपल्या घरच्यांना फोन करायचं ते मी अक्षरशः ऑफिस सुद्धा सहसा फोन उचलत नाही एमर्जन्सी राहिली तरच नाही तर नाही आणि आमचे ऑफिसवाले पण असे ना कधीच फोन करणार सुट्टीच्या दिवशी किंवा सहा वाजेनंतर हा आमची इमर्जन्सी व्हिजिट वगैरे आहे, कोणी मोठे लोक येत आहेत. तरच नाहीत ती सुद्धा होत नाही एकत आमचा फोन तो पण नाही होत जर व्यवस्थित नियोजन संध्याकाळपर्यंत झालं ना ऑफिसच्या टाइमापर्यंत तो पण कॉल नाही होत मग आमचा असं असत बघितलं जाईल सकाळी काय बघितलं असेल सकाळी एक तर आहे ना सकाळी उठते ना बघू ना मग सकाळी काय डायरेट असं आहे
हम्म
काय करायचं मग एकदा
तिला तेच म्हणते बाई म्हटलं, तिचं काय लग्न झालेलं म्हटलं तिने केला नाही केला तरी तिला फरक नाही म्हटलं तू तरी बघ म्हटलं आपल्या धुळ्यामध्ये कि आजूबाजूला कुठेतरी इथे असेल तिथे
हम्म
काय मग कॉम्प्युटर शिकायच्या बेसीस वर वगैरे किंवा दुसरं काय आये? डाटा एंट्रीचं आता हे बघ हे डी मार्ट ला पण कम्प्युटरचं काम असतात. तर तिथे पण थोडस विचार बघून करून घेतलं तरी पण चालून जाईल उलठून ते तरी जवळच्या जवळ करून गेले तर
हा ना
मग काय होतं एक डी मार्टला म्हणा किंवा कुठल्या पण मॉलमध्ये तर लागतातच ना ते बिलिंग वगैरे करण्यासाठी
बम्बईला लॉनचिंग केेलं होते बघते तू आपल्याबद्दल
आ ती त तिला म्हणजे ना भावड्या असं थोडस जरी आपण बोलल ना व्यवस्थित काय थोडस अस मुद्द्याचं तथ्य म्हणून बोललं ना तर तिला असं वाटतं की व हे माझं नावाचं चुकीचं करतात बुवा, हे मला रागवत राहतात, हे मला समजून घेत नाही असं. ती माझ्याशी फोनवर पन बोलते ना डायरेक्ट म्हणजे तिला असं थोडसं मजाकमध्ये बोलले ना डायरक्ट माझ्याशी भांडण लावून जात मग त मम्मीला फोन देत ज माझ्या शी जास्त नको बोलत जाऊ म्हंटलं.
ह हा हा
ते करते हम
काम आपल्याला परवडायला पाहिजेल असं काम करायचं ना
हा मग मी अस आता मी त्यांनी बोलतोय ना आपण आता बोलणं वाढायला पाहिजे म्हणून मी विषय काढत होते बरं का त्याच्याकडे म्हटलं माझं ते झाड आहे लक्ष देत नाही तुम्ही व्यवस्थित काय हा किती काळजी घ्यायची. सगळी काळजी घेतो. ती व्यवस्थित राह हा आम्ही काय करू आझ तुझे झाडे आहे तूच काळजी घ आहे हा म्हटलं मी घेईल म्हटलं माझ्या झाडांची काळजी जाऊ दे बाई म्हटल
हम्म हे आपलं इथं जात मी कोला र बोला
हा
तिथं बी खाद्यवाले ते शंभर दोनशे रुपयाच काम राहत ना मी करत नाही.
हा
शंभर दोनशे रुपये करता म्हणत कोण कपडे भरेल कोण आंगवास मारेल कोण एक जाल
बरे ना जास्त पाणी जास्त राहिलं तर काय नाही वाटत.
पाचशेच्या वरती राहिलं पूर्ण काळ केव्हा लावायला लावत नाही मला अस आहे माझवाला चल बो जवळच्या जवळ आपला खर्च पाणी निघून जाईल. रोलबाग पडून जाईयला हा घरचा थोडा फार शिल्लक होऊन जाईल शंभर दोनशे रुपये तर ठीक आहे आपल्याला बरोबर आहे का नाही? म्हणजे शंभर दोनशे रुपये मध्ये- तुम्ही करायला लावून आराम ते अस संत अस जेव्हा जमणार नाही बुबांत
तिथल्या मालकाला काही ना मला बघूनच याला नेमकच काम लावावं लागेल
ह बरोबर आहे ना मटला पण ते सांगते पई कुठेतरी अजून असं सर्च करत राहायचं आता जॉबचं पण असं आहे ना भाऊ आपण एकच ठिकाणी जर राहिलो ना आपलं पेमेंट पण नाही वाढत पगार पण नय वाढत. आपण बदलला ना मग दुसऱ्या ठिकाणी घेतो ना थोडस दोन पैसे वाढवून घेतो मग एक तर म्हणजे ते त्यांना समजून जात ना मागचं बो यांच जास्त येत आता यांना अजून थोडासा जास्त द्यावा लागेल असं म्हणून मग ते वाढून पण देतात असं असतं आणि जर एकाच ठिकाणी ठिकाणी राहिलाना वो यांना म्हणजे बाहेर यांच काही तर तालतपास लागणार नाही. यांच काही ठाव ठिकाणा होणार नाही आपल्याकडेच हे राहतील चालू द्या मग जसस चाल ते तस पगार पण वाढवत नाही ते हा असं असतात एकतर
ह
ह हे म्हणून तुला म्हणते एखादी बँक किंवा मग ते काय म्हणतात एकतर हे शॉपिंग मॉल वगैरे तिथे बिलिंगचे काम असतात कम्प्युटर व ते करून घ्यायचे ते त्याच्यासाठी
हम्म आणि तिथे अस थोडी ना की डायरेक्ट माणूस गेल्यावर डायरेक्ट कामच करा असं
कामच करायला ह ते सिस्टम शिकवतात ते एक तर हे असं करायचं तस करायचं मग
हां शिकवल्यानंतर मग काम चालव होतं. त्यांच की नाही ब हा आता शिकूने याला याला काम द्यायला काही अडचण नाही आपल्याला असं राहत ते ते डायरेक्ट थोडी कामाला लावता ते ट्रेनिंग देत पहिले हा
आता तिच्यासारखं दुसरं काम पण मला इकडे कुठे मिळत पण नाही तर जर मिळणार आहे तर मी सांगून देणार की बाई सोड एकतर इकडे करून घे
मग
हम आता राज पण खाली बसलाय, राजसाठी पण शोधायचं चालू आहे तर-
ते त्याचं आलंी चांग चाल होतं ना
ते बो तीथे कणी काय झाल, ते नवीन पोरी आल्या. मग त्यात थोडस एक तर अशा होत्या व्हिडिओ वगैरे बनवणाऱ्या फेमस करणाऱ्या रील वगैरे अशा मुली होत्या त्या. मग त्यांनी असं काही त्यांचं ते राजस्थानकडे एक मार्के कटिंग चा शो चालू होता बो. गेले होते तिथे कॅम्पेन साठी.
हम्म
मग तिथे ती नवीन आलेली पोरगी म अस रील बनवायची. मार्केटिंग करायची. एकतर मग सगळे ते सिनियर लोक तिलाच भाव द्यायचे म्हणे, एकतर याच्याकडे कोणी बघाचं नाही. याला बोलायचं पण नाही बो. अस त्यांच त्यांच चालू होत. मग त्याला बो त्या गोष्टीचा काय राग आला काय नाही एकतर ह
हम्म
ती गोष्ट डोक्यामध्ये घेऊन भाऊ रिटर्न आला तिथून जॉब सोडला त्यांने तर सोडूनच दिला.
हम्म
मी पण त्याला सांगितल. मम्मीने पण त्याला सांगितलं की हो चालत राहत. आपण एवढं लक्ष नाही द्यायचं. आपण जे करतोय ते कर तो म्हणे आपल्या कामात आपल्याला समाधान आहे तर दुसऱ्यांचा काय एवढा हेवा करायचा म्हणे. एकतर पण त्याने काही ऐकलं नाही. नाही मला तिथे राहायचंच नाही. मला तिथे राहायचंच भेदभाव करतात. भेदभाव करतात. प्रत्येक ऑफिस होतो म्हणे भेदभाव. एक तर कुठे होत नाही सोनु म्हणे सांग याला म्हणे. अरे म्हटलं मला माझ्यासोबत पण किती भेदभाव झाला म्हटल. एकतर माझं मला माहितीये. किती रडून रडून केल म्हटल एकत मी एक वर्ष. पण नंतर समजल ना त्यांना एकतर मग काय एवढं हे करतो म्हटल. एक तर आपण आपल्या पद्धतीने करत राहायच म्हटल. नाही सोडलं तर सोडलं त्याने. मग त्याने सगळ अर्धा अपूर्ण सोडलं बरं का भावड्या.
त्याने कागदपत्र पण आणले नाही. सर्टिफिकेट पण आणले नाही. फी पण भरली नाही. आस केल. मग आता तो तिथे जॉबला होता ना. म आत तर जॉबला मी आहे. मी शिकून पण राहिलो होतो. त मग मी काय करेल. माझ्या जॉब मधनच माझ्या फीचे पण पैसे भरून देईल ना.
हम्म
तर ते पण बोलला नाही. ते लोक पण बोलले नाही. आणि नंतर आता फि निघून आली. फी मुळे एक तर त्यांनी काही सर्टिफिकेट अडवून ठेवले.
हम्म
मग आता ती एकत्र रक्कम भरावी लागेल.
आस आहे का. नाही आता तो घरीच आहे का म.
हा मग त्या दिवशी आम्ही गेलो. नव्हतो गडावर सप्तशृंगीला. बो ते गडावर जायचं होत जयूला. ते जायच राहु दिल. इथे त्यांच कागदपत्र घ्यायला गेलो आम्ही. अ जयु नुसता संताप तुझ्यासारखा. मग एक तर ए बाई जाय म्हणे काय तरी रीकामे काम घेऊन येता म्हणे. तुम्हाला गडावर घेऊन जायला आलेली का म्हणे. मला त्याचे कागदपत्र घेऊन जायला आलेली आहे म्हणे. चाल रे बो म्हणे. आता एवढ्या लांब आलोय. आता कधी येण होत. णे चाल म्हणे. तूच व्यवस्थित बोलशील म्हणे. त्याच त्याल तोच जर आला ना त्याला देणारच नाही म्हणे. ते आपण बोलून घेऊन देऊन देऊ म्हणे. मग गेलो बाई आम्ही. तिथे अर्धा एक तास लावून दिला त्यांनी. हा
हम्म
एक तास लावून दिला शेवटी त्यांनी नाही दिलं हो य. मग गेलो गळावर.
अच्छा.
त्याच म्हणणं काय होत झालं.
जेवी म्हणत बोलायला कडे कि म्हणतो हॅलो.
हा बोलायला कडं क मग त्याचं तेच म्हण नव्हतं जयूचं
हम् हम्.
आवाज येतोय का? जोईचं काय म्हणणं होतं हे त्याच काम आहे ब त्याच काम आहे. तो इथे जॉब करत होता. त्याने सगळं क्लिअर करून जायला पाहिजे होतं इथे आपलं काम नाही होतं. म्हणे आणि कारण की काम करणारा जॉब करणारा आणि जॉबवाले. त्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीने येऊ शकत म्हणे जरी घरचे राहिले तरी. आमचंच चुकून राहिलं. की आम्ही आलो पण आता नाहीलाच म्हणे कारण की त्याला तेवढं काही समजत नाही म्हणे असं म्हणून जे बोलला.. पण जाऊ द्या म्हने तुमचं जे असेल..